हॅलो.
आ
बोला ना.
काई नाही बाई. मगं कर शेवग्या शेगा कर. लई भारी राहत्या.
हा.
तू कमजोर झालेलीये. तुला चांगलं आहे त्या, वाटल्यास माझ्या पण घेऊ जा.
हम्म.
बाकी काही नाही. मग आता उकळी येतेये, आमच्या याला उकळी येऊ लाली आता.
हावका?
हा. त्याच्या मुळे आता
लई लई जायच्या आधी
हा हा. तु कांदा ते भाजायला ठेवून द्या ना.
खोबरं टाक. उकळी आली का? हं.
शेवग्याच्या शेंगा. नाही ते करायचं नाही.
का बर नाही करायच्या?
पिवळ्या करू म्हणे.
कर मग पिवळ्या. थोडस हा तरी भात कर. आता त्याच्यात ते शेवग्याच्या शेंगा पाणी गरम सोड, म्हणजे त्याला तरी येते मग. भाजीला. भाजीला तरी येते मग. मग काही होत नाही, कोथंबीर विसरली असेल ना.
हा कोथंबीर बी आणेल ना.
कोथंबीर बी
काय करती मग कोथंबीर लसुण
हा, तुम्ही काय तुम्ही पण तेच करताय ना काळा मसल्याच्या.
नाही आता आलो खिचडी करते.
काय बसलं शेंगा नाही करायच्या.
नाही उद्या करीन ना आता मी जाऊन येत तिकडं एवढं कुठं होणार आहे माझ्याकडून.
हा, त एवढं नि होणार ऑर्डर दिलं.
हे शिजवायचं. परत तिकड जायचं काय करू.
त्याला जायचं असेल ऑर्डर द्यायला.
ह ना, मग तिकडें जायचं हे शिजवायचं मग होणार नाही ना माझ्याकडे. बर.
हा, रोट्या शिजून घ्या मग जा.
अच्छा!
आम्हाला पण पाठवा.
हा, उद्या सकाळीच करू
कोण कोण येईन मग थापायला.
त्याचे तक्रार हाय बघ.
उद्याताहा आ साडे दहा अकराला.
साडेदहा अकराला.
हा, अकराला मग फाट्याहन पण हे घेन ना मला.
नाही गेले.
गिफ्ट.
त्याचं लग्न.
तिथे हे ना, तीच आहे ना याच्या जवळची पुला जवळची आहे.
होंगला.
आ हा,
''हं''
अहो इकडे ना आपल्या ग आपल्या गावाजवळ. ची ना ठीक आ हा,
चालेल चालेल.
हा,
उल घेन जा मग. दोनशे.
हा, तिला जाईन ना घेऊन तिला सांगेल ना मी. त्यांन सांगितलंय ना मला जायचं मग सांगिन आत्ताशी तिकडे आले त सांगिनच मी. तुम्ही किती वाजता जाणार रे. तुम्ही किती वाजता जाणारे आता.
हा, आज बाजार आहे हो थोडं उशिराच येथील ना ते.
हा,
तरी आ मला सात वाज निघून येऊ ते जर आले मी आवरून ठेवते. आले का चहा पाणी करते आणि लगेच निघते.
पावसा पाण्याचं.
हो ना, त्याच्यामुळेळच ना. ते आले का लगेच त्याच्यामुळे मी आवरून ठेवते पहिले.
सगळं आवळून ठेवा म्हणजे पावसाचं ताणणी राहणार तुम्हाला.
हा. हा आठ नऊ वाजेपर्यंत आलं पाहिजे घरी.
हा. मधेच पण पाऊस आला तर अडकशाल.
हाव नां.
हम्म.
शिजल्यात का, टाकलेत शिजायला?
नाही ना, ती यायला पाच मिनटं बाकी आहे.
हाव का?
लिहू देते? आता उभी हाय ती गं. ती म्हणे उकळी तर येऊ द्या मग हलवायला
हा.
हा, मग पडलेले भांडे घासून घे.
मीठ बीट नी नीट टाका.
हा.
मीठ टाकलं नीट, नाही तर परत मग बीठ बिघडलं सगळं बिघडून जातं.
तं बाजरीचंच हवं, आपलं विकतचं हा ना बाई.
हा मग सगळं नीटच टाक नाही, नाही तर परत गोंधळ
विकून जाईन नां.
हा. एक ऑर्डर बिघडली, की दुसरी पण हे होऊन जाती ना ओ?
हां.
मल्यात
अं?